कारर मड
नमस्कारला
कार्याच्या त्रास बद्दल तुम ज शिकवल ते तुम्हालागळे आहे का बोल
हो हो बोला
तरर आपण खाद्यपदार्थांविषयी बोलूयात फळांविषयी ना हा तर आता जसं का नवीनच फळ निले निघालेलं आहे की नाही
हम्म हम् हो
हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि आणि खूप पौष्ट फळ आहे ड्रॅगन फ्रूट
हा हा
हा फळ आपल्याला महाराष्ट्रामध्ये आता आता बघायला मिळतोय ना खूप पहिले आधी असा खूप पूर्णवता हा फ्रूट असा दिसनार असा वेगळा दिसतो बाहेरून इतका सुंदर असतो ना तो
हो.
यात भरपूर प्रमाणात विटॅमिन सी भरलेलं असतं. आणि अजून त्याच्यात फायबर असत. अँटी ऑक्सिडेंटस असतात खूप प्रमाणे पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आणि हे फळ आपलं रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवते.
हो बरोबर.
आपली पचनक्रिया सुधारत ते.
हो.
आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर असत. आपली त्वचा खूप निरोगी ठेवते. ड्रॅगन फ्रूटने आपली त्वचा खूप निरोगी असते ना. जसं की आपल्याला आपल्या रक्तात साखरेचं प्रमाण खूप जास्त म्हणून आता, लोकाना साखरे चं प्रमाण खूप होऊन जातं. त्याला डायबिटीस म्हणतो आपण.
हो, बरोबर.
आता खूप साऱ्या लोकांना हा डायबिटीजचा प्रॉब्लेम. सगळ्यांना साखर जास्त
हो.
म्हणून ते साखरेच प्रमाण ड्रॅगन फ्रूट नियंत्रित ठेवतो. ते सुद्धा आपल्याला नियंत्रित ठेवण्याच करत ना ड्रॅगन.
अ हो.
हा. कारण त्यात विटॅमिन सी असत. फायबर असत. आणि आपण महत्वाचं म्हटलं, अँटिऑक्सिजन असत त्यात. हर एक प्रकारात येत ड्रॅगन फ्रूट. त्याचे खूप सारे फायदे असतात आहे ना खाल्ल्याने. जसं की आपलं रोगप्रतिकार शक्ती वाढवतं.
हो, हो.
त्या त्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि कॅरडोनायडस भरपूर प्रमाणात असतात. त्याने आपली प्रतिकार स्वरूप, रोग प्रतिकार शक्ती वाढवत. आपली इम्युनिटी पॉवर वाढवत. प्लेमनि मजबूत करतात ना ते. आपल्या बहुतेक आजारांपासून आपल्याला हा ड्रॅगन फ्रूट. हो, बोला ह
ह तेच ना फळां फळांमध्येच एवढं, विटॅमिन्स असतात ते शरीराला आपल्या लागूच पडतात. ते चांगले, असतात आणि आपल्या शरीराशी सगळे ड्रॅगन फ्रूट म्हणा. कुठलेही फळ म्हणा. आपल्या शरीराला खूप छान हे करतात. हेल्दी ठेवतात. निरोगी ठेवतात. निरोगी ठेवतात. प्रत्येक आजारापासून आपलेला हम प्रतिकार शक्ती वाढण्यास ह. प्रत्येक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते फळांची.
महत्त्वाचं म्हणजे आपलं डेंगू सारख्या आजारांमध्ये आपल्या पांढऱ्या पिशी वाढून जातात ना. त्या पेंढरी पांढऱ्या पेशी कमी होऊन जातात किंवा वाढून जातात. त्यासाठी खूप फायदेशीर अस हे ड्रॅगन आपल्या पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी खूप अत्यंत गुणकारी असते. ड्रॅगन फ्रूट. हा पांढऱ्या पिशी वाढवण्यासाठी काही लोकांच्या जस की लो होऊन जातात पांढऱ्या पेशा म्हणून हा. म्हणून ड्रॅगन फ्रूट जरी खायला दिले तर आपल्याला खूप मदत होते ते. पांढऱ्या पेशी वाढती तिची. हा आणि आपली पचनक्रिया सुद्धा सुधारते. हे फळ खाल्ले ने.
हो पचनक्रिया पण सुधारते बरोबर.
आणि आपला बुद्ध गोष्ट सुद्धा वाढत परत तो बुद्ध गोष्टीचा त्रास असतो आपल्याला तो कमी होतो आपली पचनक्रिया सुधारित राहते.
हो बरोबर
आणि हा फळ असा आहे कि, तो आपल्या आतड्यांचं सुद्धा आरोग्य सुधारतो.
हो.
आपल्या आताड्या सुुद्धा व्यवस्थित नीट हा ठेवतो.
सुरक्षित ठेवतो बावा.
ह सुरक्षित ठेवतो.
हम.
आणि आपल्या त्वचेसाठी त खूप उत्तमच आहे ना ड्रॅगन फ्रूट. य अंटी अँटी ऑक्सिडेंट असतात ते आपल्या चेहऱ्यांवरचे पिंपल्स वगैरे असतात परत आता जसं की म्हणाले तिला आता भरपूर स्त्रियांना सुरकुत्या कमी वयात देखील हो आपण
हो हो.
ते सुरकूत्या कमी करून आपल्याला ते तरुण दाखवत आणि चमकदार बघायलात मिळतं.
हो चेहर्यावर चमक. शायनिंग यासाठी पण त्याच खूप
हो ते खूप आपल्याला चमकदार ठेवते.
बरोबर बरोबर.
पण आणिहे हृदयासाठी पण खूप फायदेशीर असते.
हो हो.
हे आपलं बेड काय कोलेस्ट्रॉल आपल्याला कमी करण्यास मदत करते ना हृदयविकार च्या झटका जरी आला तर आपल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हा कमी करण्यात मदत करत. त्याच्यामुळे आपलं हृदय निरोगी राहत आणि आपला हृदयविकारा धोका हा आपल्याला एक प्रकारे टळूनच जातो मग.
हो.
हा आणि आपलं वजन सुद्धा नियंत्रित ठेवत.
हो ड्रॅगन फ्रूट हो
हा त्या फळांमध्ये तकॅलोरीझ खूप कमी असतात. आणि फायबर जास्त असत.
हो.
ु ब अस अस आपल वजून देखील आपल नियंत्रित ठेवत कमी कर ते आपल्याला खूप ग पण काही असतात.
हम्म बरोबर.
ए फोर एकच खाल्यानी खुप. खूप असं आपल्याला असं वाटत की आपण फुल जेवण करून घेतलेलं आहे या.
हम्म.
हो. फळ खाल्लेले आपल्याला अस वाटत आपल फुल जेवण झालेलय हे आपल्या थोड का होईना सुद्धा मदत करतो.
हो. ह.
अ तुम्ही काय सांगू शकता?
तेच तुम्ही जे सांगितलं ते बरोबरच सांगितलं. ते आपल्या शरीरासाठी अ म्हणा किंवा आपल्या त्वचेसाठी अ खूप चांगलं फळ आहे ते फ्रूट ड्रायग्रन फ्रूट हो तेच ते हाड हाडांचे आरोग्य, शुगर साठी डायबिटीस अ शुगर लेवल कमी होते त्यानी अजून पांढऱ्या पेशी पण त्या तुम्ही बोलल तसच ते पांढऱ्या पेशी वाढवण्यात ते मदत करतात खूप जास्ती.
हो आणि आपल्या हाडांचे आरोग्य व्यवस्थित ठेवत त्या यामध्ये कॅल्शियम असत. आणि फॉस्फरसचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असत यात. म्हणून आपलं त्या आपल्या हाडे सुद्धा मजबूत ठेवतते.
हो अण हा..
कुठ होता आपला हा ड्रॅगन फ्रूट?
बर बर. हम्म आणि हाडांना आ आपल्या कॅल्शियमची खूप, खूप गरज खूपच गरज असते हाडांना. अ हाडे एकदम आता पहिले सारखं आता अन्न राहिलेले नाहीये. आता सगळं हॅबरेट अन्न, अन्न त्याच्यामुळे आपल्या आता आजकाल लोकांचे अ म्हातारे लोकांचे तरी चांगले असतात ना आपले आता नऊजवान लोकांचे मुलांचे हातपाय दुखतात ते होत. हाड एकदम असे कमजोर होऊन गेलेले आहे. त्याच्यामुळे मग आता हे ड्रॅगन फ्रूट वगैरे खाल्ल तर समजा शरीराला चांगले कॅल्शियम मिळतील, कॅल्शियम मिळतील त्याच्यातून हाडांना ते काय त एकदम चांगलं असते हो..
ड्रॅगन फॉली म तीनशे ग्रॅम पर्यंत तर खायला जायणार
रोज खायला पाहिजे हो.
रोज खाल्ले गला माहिजे तीनशे ग्रॅमपर्यंत कारण हे सुरक्षित मा कि दररोज खाल्ले गला पाहिजे आणि हे फळ आपल्यान. ते आपल्याला जास्त प्रमाणात
हो हो लगेच. चा लागते ते हम्म.
दोन प्रकारचे फळ असत नाही ड्रॅगन फळ. एक आहे तर व्हाईट कलरच असतं आणि एक आहे तर पिंक कलरच असतं. हा बाहेरून तरच. बाहेरख स्ट्रक्चर असतो किती सुंदर. दिसत ते बाहेर आपल्याला हो दुस दिसायला खूप सुंदर आहे आसं आपण त्याच्या कल्याला आकर्षित होऊन जातो ना. अ ए. महत्वाच असत आपल्या फायद्याच, असत आपल्या आरोग्यासाठी खूप छान असत ते.
बरोबर बरोबर.
आणि अ आपण असं म्हणलं की हृदयविकाराचा झटका त आहे. आता जेला माहि हृदयविकाराचा झटका हजैव का जत.
हो बरोबर.
खाल्लं गेलं पाहिजे जिन्सवर.
खाल्ल्याच गेल पाहिजे हो.
हो. दिवसातून म्हणा दोन, तीन दिवसातून म्हणा खाल् खाल्ल गेलं पाहिजे. न
हो.
त्याच स्ट्रक्चर एकदम खूप छान असतेना बाहेरच. भाहेर म्हणजे जस की तो पिंक कलरच ह ह. ग्रीन कलर च अस भाहेरून एकदम वेगळ स्ट्रक्चर बनून गेलोले अस
बरोबर हम्म.
खायला जेवन बनवतो. क्वचीतच तसे फळ असतात कि ते म्हणजे त्यांना चव नसते त्याला एक त्याला चग नसते अस. काही लागतात गोड तर काही लागत नाही गोड.
हम्म.
चालेल म्हणून
चहा हो हो हो छान हो.